हॅलो. हा आवाज येतोय का?
हो हो येतोय, माझा येतोय?
हा येतोय तुमचा पण येतय हा झालं का? चहा चहा
हो झालं आताच हो झाला आता चापाने तुमचं झालं का?
आमचं अजून नाही झालं आम्ही सहा साडेस.. सहा वाजेपर्यंत करतो चहा पाणी.
अच्छा म्हण आमच्यात मुलं संध्याकाळी ग्राउंड ला जात ना खेळायला म्हणून लवकर चहापानी करावा लागत.
हम्म हा
हा हम्म काय म्हणता अजून पाऊस आहे का तुमच्या इकडं?
हा पाऊस आहे थोडा थोडा बारीक भुरभूर आहे.
हा हा
बस हो चालू य जा य जा चालूच आहे.
हा बरं. हा आम्हच्या इकडे पण झाले वातावरण.
झालंय
हो
मग अजून
काही नाही. आता पुढच्या महिन्यात गणपती गौरी येत आहेत. तुम्ही घरीच फराळ बनवता का?
हो आम्ही घरीच फराळाचं बनवतो.
हां तुम्ही काय काय बनवता?
अ शंकरपाळे, लाडू करंज्या, चकली, अनारसे
ह, ह.. चकली पण घरी बनवता तुम्हीं? मला चकलीची रेसिपी सांगा ना.
अ चकली जसं झटपट होणारी, चकली. मुगाच्या डाळीची बनते, मैदा आणि मुगाची डाळ.
हा
तर आधी त्याच्यासाठी आपल्याला
हूं..
हा मैदा एका सुती कापडावर घ्यायचा.
सुखा मैदा त्याच्यात त्या मैद्याची पोटली बांधून ठेवायची.
म्हणजे, म्हणजे डाळ भिजत घालायची का?
आणि डाळ शिजून घ्यायची. कुकरचं जे भांडं असतं त्यात त्या भांड्यात त्या एका भांड्यात डाळ शिजायला ठेवायची, त्याच्यावर क झाकण प्लेट वगैर ठेवायची आणि त्याच्यावरती पोटली ठेवायची, कुकर मध्ये तळाला थोडं पाणी वतायचं.
हा, हा.
आणि मग त्याच्या दोन- तीन शिट्ट्या घ्यायच्या.
हा.
मंग ती मैदा आणि डाळ दोन्ही संघस शिजंत आणि मंग त्यानंतर ती अं शिजल्यावर, त्यानंतर मग डाळ मैदा काढून घ्यायचा, आणि मंग ती कापडमधला मैदा जे असतो, मग असं ती अ जमलेला असतो तर, मग ती एकदम असा आपल्याला फोडून घ्यायचा.
हा, हा. ते कुकरवर ठेवायचं का? कुकरच्या आतमध्ये टाकायची मैद्याची पोटली.?
कुकरच्या आतमध्ये.
आतमध्ये टाकायची ना, ते डाळीबरोबर शिजायला.
हा डाळीवर, जसं डाळ ठेवायची डब्यात, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पोटली ठेवायची.
अच्छा. हा, हा..
हा आणि मंग ती शिजल्यानंतर अ ती पोटली बाहेर काढायची आणि मंग तेजा साऱ्या गाठी -बिटी असत्यानं ती आपण हातानी फोडून घ्याय च्या गरम ह्याच्यातच गार झाल्या की, त्या फुटत नाहीत म्हणून गरम -गरम फोडून घ्यायच्या आणि मैद्याच्या चाळणीने त्याला गाळून घ्यायचं. छानून म्हटलं चाळणीने चाळून घ्याय हा आणि मंग ती जी शिजलेली मुगाची डाळ आहे, एकदम गाळ शिजलेली लागती त्याला मुगाची डाळ आणि मंग ती अ आपल्याला अ जसं त्याच माप असतं एक तर डाळ मुगाची एकदम ती बराबर माप पाहिजे त्यांचं जास्त नाही झाली पाहिजी.
हं...
मग त्या मुगाच्या डाळीत ती अ मैदा मळायचं त्यात आपल्याला पूर्ण आपल्या आवडी अनुसार टाकू शकतो. तीळ अजून अजवाईन हाय ना? मीठ नमक चवी चवीनुसार.
हम्म. हम्.
आन चकली मसाला पण टाकू शकतो. आणि मंग ते सगळं मिश्रण- चांगलं मस्त मळून घ्यायचं.
हां.
हा. आणि मंग त्याच्या चकल्या बनवायच्या. आणि तळायच्या.
अच्छा.
मस्त खुशखुशीत होत्यात चकल्या.
हो. सोपेय झटपट होणारी.
झटपट होणारी. तुम्ही काय काय बनवता?
आम्ही पण शंकरपाळी, करंजी, लाडू. शंकर शंकर पाळी, करंजी आणि लाडू. बेसन पिठाचे बनवतो आम्ही. हम्म. ह बेसन पीठ, तुप- -पात मस्त खरपूस भाजून घ्यायचं छान. वास येईपर्यंत लालसर आणि नंतर मग- ते गार गार झाल त त्यामध्ये पिटी साखर आणि- इलायची पावडर करून टाकायची. पिठामध्ये तुप टाकायचं आणि मग त्याचे- लाडू बांधून घ्यायचे. सोप्पी रेसीपी- पण बेसन पिठाचे लाडू खूप छान होतात. हम. आन रव्या-
आम्ही करून बघू एकदा. आम्ही तसे नाहीत करीत. आम्ही- ते आपलं बेसनपीठ मळून त्याच्या पुऱ्या- बनवून. आम्ही त्या प्रकारचे लाडू बनवतो.
अस.
आ जसं बेसन पीठ असतं आपलं.
हां. हां.
आणि मंग ते जसं असं थोडसं असं जाडसरच अस- ती भगऱ्या भगऱ्या असतं थोडं, एकदम बारीक नसतं. आणि मंग ते काय करायचं? थोडस त्याच्यात मोहन टाकायचं. तेलाच किंवा आपलं- तुपाचं पीठ मळतानी. थोडस एक दोन चमचे. आणि थोडं मीठ टाकायचं. थोडस किंचित एक- चिमट मीठ टाकायचं. आणि मंग - ते मळून घ्यायचं पीठ चांगलं. आणि मग त्याच्या पुऱ्या लाट- -यच्या. आपल्याला आं - प्युअर तुपातले बनवायचे असले तर आपल्याला त्या- अ पुऱ्या तुपातच तळाव्या लागत्याल अगर आपण- आ आपल्याला तेलाचा वापर करायचा असला तर तेलात पण तळू शकतो. -तो आणि डालड्यात पण तळू शकतो. ह. आणि मंग ते- तळल्यावर, अ त्याला मस्त त्याचा चुरा चूर्ण बनवायचा मस्त. मिक्सर मध्ये थोडा थोडा असं, एकदम भगऱ्या भगऱ्या चूर्ण बनवायचं. त्याचा मग एकीकडे चाशणी तयार करायची. जितके किलो कारलेत, तितके किलो साखर टाकायची. थोडी आपण, आपल्याला जर आपुण गोड कमी खात असलो, तर आपुण थोडी कमी पण टाको टाकु शकतो, आणि मंग ते चाशणी तयार झाली, त्याला तार येईपर्यंत ती अ बघत राहायचं चाचणी बनती का नाही, आणि मग चाचणी बनली की मग ती मिश्रण जी तुम्ही बारीक केलेलंय मिक्सर मधी, ते त्यात चाचणीत मिक्स करायचं.
आर
आणि,, हा तूप वगैरे आपल्याला अजून टाकायचं असलं तर आपण टाकू शकतो, इलायची पावडर आणि मंग, ते काढून घ्यायचं एका मोठ्या भांड्यात, ती मग गार होई पर्यंत राहून द्यायचं. थोडसं असं, लाडू तयार होण्यासारखं झालं की मग ते लाडू बनवून घ्यायचे.
बरोबर, छान लागत असतील ना?
हा, चांगल लागतं तर तुम्ही करून पहा एकदा.
एक किलो डाळीला एक ग्लास पाणी.
एक किलो डाळीला एकच ग्लास पाणी, हा
कमी जास्त झालं की मग ते काय होतं, अं लाडूचं जी मिश्रण आहे ते,, पातळ होऊ शकतं.
मग लाडू होणार नाही बरोबर.
आत, मग त्याला लई खूप वेळ घेतं ती, अ म्हजे असं सोखून घ्यायला मतलब तर ते, मिश्रण तयार होऊ लागतं.
हम्म हम्म बरोबर हा.
आणि चाचणी, आ चाचणी आपण परफेक्ट बनवली, तर लाडू परफेक्टच बनणार, चाचणी मतलब थोडी, एकदम कडक नाही होऊन द्यायची.
बच
ज्या कारण आपल्याला ती साखराचे दाणे दणे असे लागते, चाचणी एकदम अ, ढिल्लीच राहून द्यायची.
अच्छा.
हा आता, आता आपले जसं आपण अ चाचणी बी कशी, अ आपण बघू शकतो चाचणीला हातात एका प्लेटीमधी किंवा एका वाटेमधी पाणी घ्यायचं ती चाचणी त्यात सोडायची, थोडीसं एक चम्मच. आणि मग ती असं हातात गोळी बनून आली, की समजा चाचणी तयार.
अच्छा.
हां.
हा
आणि मंग ती लाडूचं मिश्रण त्यात मिक्स करून, मंग ती परफेक्ट लाडू तयार.
हा मी पुढच्या महिन्यात नक्की ट्राय करत आता, तुम्ही सांगितलेली रेसिपी
हा बघा, तुम्ही करून पहा, खूप छान बनतात. लाडू आणि टेस्टी लागतात.
हा
हूं
हा
मंग अजून काय?
अजून काय नाई निवांत
निवांत, आम्ही पण निवांत
हा
मुलं आले का? शाळातून
हो. दुपारीच येतात. सकाळच्या शाळा असते ना. सकाळी जातात. आणि दुपारी येतात. हा
हा
हं, तुमच्या आले का?
हा आमचे पण आले. एक, एक वाजता येतो. आणि मुलगी चार वाजता येते.
अच्छा, हम्म, आमच्यात पण एक, एक दोघ जण एक वाजता येतात. आणि एक जण ते शाळेतच क्लास लावलाय. म करून आता येतो. साडेसात पावणे पाच ला
हा हा
हा
शाळात कशाची क्लास आहे.
आं
शाळात कशाची क्लास
शाळेत कोचिंग, आपण जशी बाहेर लावतो ना, त्या पे क्षा मग शाळेतच शाळेतली मॅडम ये ना, शाळा सूटल्यानंतर तीन ते चार शिकवते.
हा चांगली बात अ चांग मतलब चांगलं आहे. हा कारण मंग ती कसं, ती कोचिंग मधी कोर्स मधलं शिकवलं जातं.
हो.
हा आणि मंग त्याच्यामुळं मुलांना ध्यानात राहतं.
हो.
हम्म
शाळेतच म तीन ते अडीच वाजता शाळा सुटते. त्याची तीन ते साडेे चार मंग शाळेतच क्लास करून येतो. हूं आणि मग आण. बोर्ड ना आठवी त्यामुळ हा, त्यामु कोचिंग लावली नायतर नसती लावली.
आपली मॅम एक्स्ट्रा फी घेते का?
हो. कोचिंगची एक्स्ट्रा फी घेते ना.
अच्छा.
हा महिन्याला काहीतरी सात. साठशे चार्जस घेतात ह्म्म महिन्याला सातशे आठशे. चार्जेस घेतता सातशे आठशे.
अच हा हा हा ठीक.
हो ठीक आहे.
चला मग झालं बाय बाय हा ठेवा.